हॅलो हां बोल
आर थांब एक कनी अर्धा.... आता बोलायच याव
अभ्यास करतोय की आणि मग मम्मीच्या फोनवर मग कसं?
अर्धा तास तुझ्या पुनवर बोलणार आणि अर्धा तासान आणि तु् मम्मीचे पनवर बनणार असंच मम्मीचं बी कर
आझार
हात घेतलायस काय हात घेतलायस
घेतलाय मम्मीच्या हच्यावर मम्मीच्या हच्यावरती का वेगळी झाली
डा ऍप डाऊनलोड कर आणि परत ऍप मध्ये जा रिफ्रेश कर झालं नसलं तर डबल द रिफ्रेशनर नंबर टा नाव टा ओ टीपी टा करते मम्मीच पूर्ण एका सेकंदाला एका मिनिटाला धापे
मग आता मग दोन तास बोल बस
दोन तासात होतील तर पैकी ना
मग दिवसभर बोलतुस की
र्य जा उद्यापर्यंत झालेला
मग किती दिवस बोलाल तेवढं काही एकताच
हे कदा
हं
पाच वेळ करणार तुला पण म हम् पाचर बलाय
मग दिवसभर फोण चाल ठेवला असत की
मग तुला सकाळच्या सांगाय मन लवडाच कला केलं अस सकाळच्या
विचार फोन ठेवाय लागलेस लगेच कराय लागल्यास ठेवाल्यास एकसारखं काय सांगनास आणि हळू असंच करा लागले असं नाही म प कर तू आणि वाच ब ठेवत चालू
हम् रात बबर बाकीच्या न करायचं असते बाेळा एकट्याच करायचं नाही
म म म्मीचेे जती घर
आता मम्मी तुझा हा तुझ्यात ठेवलं की नंतर मम्मीच्यात करणार अर्ध सांगा मम्मीच झालं की राधेचं मग पप्प्याच चौका पाच जणांच करणार आहे हम्म अर्धा अर्धा तास अर्धा पाऊन तास बोलायचं
होशारली वॅलीसकी
मम्मी कुठे आहे मम्मीच्या फोनवरच
हम् करतो मगाजन् म रात्र किती तास बोलाय लागते एकाचे एकाचे ज जास्त तास बोललं तर
चालते किती का
मग मग काय करा रात्री झोपताना फोन चालूच ठेवायची
हम् छान ते बोलायला लागते आपला आवाज दयला लागते त्याला
जो पण ना बोलत बसती
एक त वला बस
हम्
हा
मग आठदी सांगायच नाही तर असं दोन दिवस हम्म हम्म अलवा आधी सांगायच नाही जरा दोन दिवस हमम
त्यां
आ
हम्
हॅलो
तबा वामोलला
अं
पाच मिनट हा रेतो हा पाच मिनिट सुरू असून दे मोबाईल थांब काय
हा हा बोलत राहायला लागते का ओके हा अम हा बर आहे नी कुठं लोकांनी
त तुही
ट करया वाय नव चोल असेल ठव सुध भिजणार आडवा चुडवा पाउस आल्यावर हम्म
अ
पण मी खांड म
जी कस
हा फका ह जा
ह ह नमस्कार का याला आहे काय हॅलो हॅलो दोन मिनिट थांबा जेवायला बोलवाले आत्ता एक फोन एक केवले जेव्हा एक बोलवाल्यात काय नगच कुठला पहिला फोन कराय
ल हॅलो
हा दोन मिनट थांब ह्यांनी आलीत की न्हाय होर कण मी नाही क्रेनचा आर्ट देतो त्यांचा म बोलू मग जूपर्यंत
ह
आ आडत सूपरन बला यांच्या सांग पप्पा सांगा काय बोलायचं काय बोल
आणि मग फोन बाहेर बाहेर पडून हे केलं तर
काय भहेरबर प पडायचं नाही
बाहेर म्हणजे ह्यात ना म पुढच बटठन दाबूनण बाहेर पडून मग दुसरं काही ते बघत बसलं तर काहीच नाही
म बोलायचच मसत
नुसता बोलायलाच लागतंय मग टी व्ही पशी फोन ठेवतो की मी. हा टी वी बोलतिया.
शहान्या लवड्यालाच माहित मी कसं बोलू? दोन्हीकडन बोलाय लागतय. दोनी कडन हो.
आ अरे कस कराय? मग उगच बडबडूनसां लागत नाय. तू पण टीवी पशी फोन ठेव मी पण ठी. हं खुळा हायस काय? तू जरा डोक लाव ह. कुठ काय रस्त्यावर गेलीस की काय?
हम्म
रस्त्यावर गेलीस की काय? आता मग आतापर्यंत दोन हजार. पण एवढीस काय?
वीस
आ?
वीस
वीस काय हजार अं कसं काय?
कस काय म्हणजे व?
आ?
होय रे!
खरू खरर?
ये थांब जरा फोन सुरूच असून दे काय. फोन सुरूच असू, फोन सुरूच असूंदे दोन मिनिट थांब.
वीस का काय?
वीस हजार मिळालं असत तर सही केली असती. वोप वोप कॉल. गरुडाच रक्षण कर गरुडाच रक्षण कर. गरुडाच रक्षण म्हणजे सौमित्र, लक्ष्मण आणि प्रभू श्रीरामांचं रक्षण. ठरेल जशी आपली आज्ञा.
हॅलो
हॅलो हॅलो हो हो हो हो हो. हो पप्पा.
मध्ये आलाच आता माझा फोन घेइन न बोलली जेवणार हाय. पाकाले शोधायला ते.
हा हॅलो तुझं जीवून हुं स पर्यंत अर्धा तास होऊन गेला तर? आ? हयात स्पीकरच ऑप्शन नाय वय?
त्या ठिकाणी आव जावं
हॅलो. हॅलो
का
हॅललो. हॅलो
काय
हॅलो पप्पा त्याला हे सांगायच म काय जागा तर दे म्ह ना नाहीर मग आम्हा पाणी तर दे जागा राहून दे म्हणा पाणी देणा आ हॅलो ह पपा आ कायडं करायच क जुना क जुना अ इथं कुठ टाकलेला वाटतं काय नाही त्यांना ह गबोसा कोण काय म्हणले कोण काय आहे म्हनाद
ह
असती अवा आकडा टाकले तुमची सई कराय नको काही ते ना सायकल का अग नाव त्या आकड्यावरती त्या चेकवर तुमचं नाव ब आमच्या नाच्या बँके खात्या असिती दि अह खरं चेक वर सही लागते हो
स मग सई बिन करतात तिला चेक कोण देईल पैसे येतय क ते व्हायला नाही लाटत कायला कुठ आता तुम्ही काय म्हणलं आता मला काय कळ चेकचा फोटो काढ चेकचा फोटो काढ आता तिथं गेल्यावर काढायचं म्हणत अस मग कशाला राहून नाही म्हंटलं मी तिथं गेल्या होता ति काढ्याव म्हटलं असं काढ्या म्हणलं
ह् हम् हम्
ह आता तिथं गेल्यावर काढवा म्हणला अस आणि फोटो मग कशाला उघंच म्हणलं हा कत अस इथं असते नाच न मला च ए कसत गला काढा मण अस मग त्याला म्हणायत नाही दोन लाखाचाताा कर ह
तर
म
हम